हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज यायला नाही का?
येत आहे मला.
येतय का मला खूपच कमी यायला लागलं.
हॅलो.
हॅलो. हो थोडा कमीच यायला लागला.
बर
झालं जेवण सॉरी चाय पाणी-
पाणी आताच झालं.
चहाराहिला का?
चाय चाय पण आत्ताच पिली.
हो का संध्याकाळचनाही का?
आता नाही. आता आलो होतो हॉस्पिटल ला तेव्हा घेतला.
पाऊस वगैरे, कसा आहे?
पाऊस आत्ता भरपूर झाला.
काय म्हणले?
पाऊस झाला मस्त.
हॅलो.
हॅलो. ! आवाज येतंय?
आवाज लईच कमी यायला लागला
आवाज कमी येतय?
आवाजच नाही यायला व्यवस्थित
हॅलो.
एकदम हळू हळू याय लागला
काय चालूय मग, कशेयात घरचे?
मग घरचे मस्त हायत, आराम चालूय आता
आराम चालूय का?
हो हॉस्पिटलाही पेशंट नाही काय नाय बसलोय
आज सुट्टी का?
पेशंटला पूर्णच हॉस्पिटल खालीय
हा पेशंट बरे झाले असतील सगळे आज
हो दिवसभर होते, आता नायी इथं म्हणून कॉल केला
हो का बरं केलेलं मी आत्ताच आली थोडा वेळ झाला
हो
मग घरचे कशेयत?
घरचे मस्त हायत
मस्तयत का?
हो आत्ताच बोलणं झालं.
हो का? पैशे आलेत का ह्या कार्याचे?
या रिसिव्हरचे आले मला
आले का, मी अजून चेकच नाही केलं माझं बघाय लाग बघन काय ते आले नाय आले सगळ्यांनाच आले जवळपास
हो ते रिसिव्हरचे आले मला हे कॉल कंप्लीट नाय झाले अजून त्याच्यामुळं
तो कॉल कंप्लीट चे नाय आले मला पण रिसिव्हर चे बघाय लागल एकदा आलेत की काय ते बघितलीच नाहीत मी
जवळपास मला वाटतंय काय साठ सत्तर मिनिट झाले असतील फक्त आजून अजून भरपूर बाकीय, हो ना एकशे ऐंशी पैकी
बापरे! दुपटीनंच बाकीयत मग अजून अर्धे
अर्धे बाकीयत अजून.
हो, माझे चार-पाच कॉलमध्ये होऊन जातील.
अच्छा. !
हो तरी करायचेच राहिले काल करून घ्यावं म्हणलं कंमप्लीट डोकं विक दुखत होत म्हणून जाऊ म्हणलं मग केले नाही कोणाला एक काहीतरी कॉल केला त्याच्यानंतर केलेच नाहीत मग
ह काल पण कराव म्हटलं पण काल कायय पण काल रात्री थोडा पाऊस चालू होता नेटवर्क प्रॉब्लेम देत होता म्हणून केला नाही
हो
ह्म
नेटवर्क प्रॉब्लेम येत होता
हा
त्याच्यामुळेच इकड पण होता पाऊस भरपूर पाऊस झाला इकड पण
आता पाऊस झाला आता थोडा प्रॉब्लेमच नेटवर्क चा चालतच नाही
नेट पाऊस आला की नेटवर्क
हो
पाऊस नसला की नाही काही मग
लाईट जाते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ते
हो लाइट आली नेटवर्क बस
हा
दोन्हीचा इशू
हो
होते एका मागे एक मस्त आहे एकदम मजेत सगळं
अच्छा
त्याच्या ते कामाला
हा
घरच्या घरी चांगलं चालू आहे सगळं
ह हो का
होाव
नमस्कार टिफिन मध्ये आज होती मटकी
मोटकी का
हा
हो का आवडत नाही वाटते ना
जे खाऊ वाटत नाही ते अधुकर येते
अ हा हा
आवडत नाही पण काय करणार खावं लागत आता काय
हो आता खाणच लागते चांगली असते शरीरासाठी मोड हा मोडालेले धान्य खाणं चांगले असतात ना
हो
खायला पाहिजे
हो
ते चांगलं करता
बाकी काय चालू आहे
बाकी काय नाही मस्त आराम चहा दोन टाईम जेवण दोन टाइमचा झोपायचं
हम् बस तेवढंच येत आहे आपल्याला
मग काय
हा
तर ते करायचं
हम्म
हाच तेवढे काम करायचे एखाद दोन काम करायचं
हा
बकाराम तेवढा आराम असून बी अंगी लागत नाही आमच्या
खा न खाल्लेलं तसच पाहिजे ना
ह् ह
अंगी लागायचा काही विषयेत नाही
काय खायला असल तरी अंगी लागत नाही काय तर
तस कस आगी लगत नाही म्हलं झालंय
हं ह
सर जे दलं ते खाल्ला तं लागत्ये
अ नाही नाही जे दिले ते कस खाणार आहे बर माणूस
मी तसच होतं जे दिलं ते का नव्हतो आता आता जे दिलं तेच खातो ना.
आता मग तस तशी वेळ आल्यान खायच लागते ना.
अ तुम्हाला लांब कुठे नेऊन फेकालागत्ये मग त्याच्यासाठी आता.
मग जे आवडत नाही जे खाऊ वाटत नाही ते बी खाल्ली जाते बराबर सगळं.
हा तेच म्हणलं मग लांब नेऊन कुठे फेकाय लागते. त्याच्या म. मग बरोबर सर्व खाल्ल्या जाते.
हो.
ह.
खाल्ल्या जाते बरोबर सगळं.
ह. लांब असल कि बरोबर खलं काय.
मग बुकला ते ना जास्ती.
हो.
म्हणून काम असला ग बुक- भूक लागते काही ऑप्शन नसते अन एक दोन दिवस. खाणार नाही माणूस दोन दिवस खाणार नाही तीन दिवस खाणार नाही पण तिसऱ्या चौथ्या दिवशी आपस खाणच लागत.
हा मग खाच लागते. ऑपशन हो.
लागते ते. बळजाबरीने का व्हायना कसं का व्हायना पण शरीरात जात चांगली होती. मग घरी गेल्याला अजून सवनी सुटतात ना
ते पण.
घरी गेल्याच्या नंतर तसे असतस जैसे थे वैसे थे ठेवायचे.
बाहेर काही खालं घरी गेल नाही हे नाही हेच पाहिजे.
घरी खानाच होत नाही.
हो.
घरी गेल्या की जैसे थे वैसे.
हम्.
होन जाते माणूस बराबर.
काय पाहायचं कामाच नाही त्याला.
बर तसच चालू राहते मग.
चहा पीतो बा किती वेळा. कुठला कसाबी नाही एकदम पानचट असलेला नाही पिऊ वाटत. हो चहा. चहा पाहिजे चहाची चवलई आहे इथं चहा चांगला पाहिजे गटवट दुधाध
म्हणून आगी लागत नाही चहा जास्त पिला जातो म्हणून.
मस्त गटवट दुधाचा चांगला आद्रक बिद्रक. टाकून मसाला बिसाला टाकून पीयचा.
हम.
तस प यायला आवडते आम्ही फिरायला गेलतो ना.
हा.
त्या म युपी मध्ये तिकड त्या कुलड मध्ये चाय द्यायचे.
हा.
त्याच्यातला चाय एवढा बढिया लागील कुठं-कुठं ते म शिजवायचे पण तेच्यातच लईच मस्त, हो लईच मस्त चायलागे आम्ही एका एका का ठीक आहे. तीन-तीन कप चार-चार कप चाय पिओ
आल वीस रुपये कप चाय एका ठिकाणी चायचेच पाहिजे चारशे, पाचशे अशे व्हायचे.
मग तर ते ते कट त्याचे ते काय म्हणतात ते मातीचे बनवेला राहतात त्या मडक्याचे छोटे-छोटे चहासाठीेत देतात ते-तेखूप जमा झाले असते
हो खूप आणलेत. तिकड फुकटातून तिकड
नाही ना घेऊन याय लावली.
हो
तिकडं तेच जिथं चाय पियला, हो जिथं चाय पियाला गेला का तिथं तेच जिथे चाय पियला उतरलं तिथं तेच, त्या स साध्या कापायण्या वर
अ वीस रुपये कुठं, पंधरा रुपये, वीस रुपये, पंधरा रुपये, वीस रुपये कट चाय
ते ते, तेच्यामधला चाय महागच राहतो. काय मडके काय-काय म्हणतात तेला? हो. कूलड, पण ते गरम असते ना? मग त्याला कुलड नाव कोण दिलं?
काय माहिती, शोध लावाय लागल.
शोध लावाय लागतय
हा. नाहीतर असं मस्त चाय लागतय ना त्याच्यातला लय बडीया. मी तीन-तीन कप पियो, दोन-दोन कप पियो
हो का?
ते का ना तिथं खा घ्यायला घेऊनय बाबा म्हणायचे खायला घ्यायचं तर काही नाही चाय अजून एक द्या. अजून एक दया. ते आम्हाला आणून देई परत ते, चाय पियायला बसे परत आमच पि चाय संपे
मह
हो मंग, मंग गाडीमध्ये बसायचं म्हणलं की बाबा याय एक घ्या ना, अजून एक एक घ्याचा म लय चाय पिला लिमिटच्या बाहेर तिकडं दिवसातून कितीही वेळा चय होई चार वेळा, पाच वेळा किंवा तीन वेळा
मग चाय पिल्यावर काय भूक लागते माणसा
नाय लागत. रात्री ला बी हो. मला ऍसिडिटी एवढा प्रॉब्लेम असतना मी रात्रीला पिऊ बारा-बारा, एक-एक वाजता चाय
गाडी जिथं थांबली चाय घ्यायचा का तर होच आम्ही कोणीच नाही म्हणूनय
हा.
सगळेजण होच. चाय घ्यायचा का? हो.
हम.
नाही म्हणून म्हणायचीच नाही कोणी. सगळ्याच्या तोंडून हो-हो च निगे
अच्छा